हा नमस्कार ताई हा नमस्कार ताई
हा हा
कशा आहात तुम्ही?
मजेत तुम्ही कशा आहात?
मजेतयं ताई.
बरं, जेवला का?
काय ताई?
जेवण झालं का? काय खाल्लं तुम्ही आज?
हो हो, जेवण झालं, आज काय नाही लग्नामध्ये गेले होते जेवणाला.
हा हा हा. बरं तुम्हाला काय आवडतं खायला? हम् हम्. काय आवडतं, तुमच्या तिकडे काय स्पेश, खायला काय आवडतं तुम्हाला?
आम्हाला खमण, खमण ढोसऽ सा, इडली, पावभाजी, मसुर्या, हो मसं मसुऱ्याची भाजी, खजूर, हे काजू आणि पनीरची भाजी.
हा हा.
फेवरेट तर, आपलवालं पूरण पोळीचं जेवण आहे.
हम् हम्. आम्ही आज ऋतूप्रमाणे बदलत असते ना. आपण खाणं, खाणं बदलत असत आपलं, तसं उत्तर भारतात ते आपण खातो जसं, आमच्याकडे गहू, पराठे दूध, पनीर हे तयार होतं
हम्म. आज काय जेवलेत मग तुम्ही?
आम्ही आज अं, गिलक्याची भाजी केलेली होती.
असं.
आणि स गोडमध्ये लाडू खाल्ले होते.
असं, हा छान लागतो गळा गुडचा चुरमा लाडूचा.
हो.
हम्म.
त्याबरोबर, पालकपुरी पण केलेली होती. ती पण छान लागते.
हम्म. आम्ही बी काल वरन बट्टी बनवली. हम्म. वरणबट्टी बनवली होती काल.
हो, ना हम्म.
हम्म, आमच्याकडे वरणबट्टी जास्त खातात. वांग्याची भाजी आणि वरणबट्टी.
हो, ना आमच्या घरात पण खूप आवडती डाळबाटी तिकडे मध्य प्र ना तिकडे जास्त खाल्ली जाते ती.
हो हो हो.
तसंच, दक्षिणेला आपण कसं नारळ तांदूळ त्या तिकडे त्याचं प्रमाण जास्त असंत, ना मग त्याच्यामुळे ते ते लोक काय खातात? तसं तांदळापासून बनवलेले पदार्थ खातात.
हम्म.
जसं इडली, डोसा.
हम्म.
करी. असं तिकडे, जा
तेच ना आणि असं तांदूळ बी अस गरम गरम करून असे कोरडे करून आणतात ते गाडीमध्ये खायला पण तसे आण तात ते
हू
परमर शिजवलेले आहे आणि तसे खातात ते आपण कसे मुरमरे खातो तसे ते लोक पण खातात
हा नाही आपल्याकडे कसं गहु जास्त खाल्ल्याला जातो सकाळ दुपार आपल्याला लागतोच संध्याकाळी चपाती पोळी आपल्या त्याच्याशीवाय आपलं जेवणच होत नाही तसं त्यांचं असतं
नाही ना
हू तिकडे जास्त तांदूळचं उत्पादन होतं ना त्यामुळे मग तांदूळ जास्त तिकडे वापरला जातो
हू हू हू कोकणीकडच तांदूळ बि छान लागतो
हू
पण आपल्याकडे कमी प्रमाणात येतो तो
हू आपल्याकडे कमी तिकडे पाणी जास्त असतं ना दक्षिण बाजूला पाण्याचं प्रमाण तांदळाला कसं पाणी जास्त लागतं शेतीसाठी
हा हा लाल लालसारख येतो बघा लालसारखच की साय
हा हा हा तो खूप आणतो हू हू आरोग्यदायी पण खूप असतो तो तांदूळ लालसा लालवाला
आमच्या इथे समोर त्या बाईकडे त्यांनी बि आणलेलं होतं ना थोडस आपण करर्च त्यांना कोणी दिलं असेल तर त्यांना शेतात लावलं होत असं लालसर लालसर तांदूळ म ते दरवर्षी तसेच तांदूळ पेरायचे माझी मम्मी त्यांच्याकडून घेऊन यायची मग पाच सात किलो दहा किलो मस्त लागायच त्याचा भात बी छान लागायचा
बासमतीचा आवडतो तांदूळ मागच्या वेळेस पंजाब- आलेले होते आमच्या इकडे विक विकायला आम्ही घेतलं कट्टा एक कट्टा
हू
मसाले भात आवडतो सगळ्यांना घरात
हो आणि मसाल्याच्या भाजीसोबत राईस भात एकदम भारी लागतो तो पुलावासारखा
हो
पोरांना डब्याला बी दिला ना तरी छान लागतो अजून काय काय रेसिपी बनवतात तुम्ही नवीन काही
नवीन बनवते ना आता मुलांसाठी मोमोज वगैरे आता नवीन जे खायला आले ते आवडतंच मुलांना बनवायला
हू
मोमोज झाले सोयाबीन चिल्ली आली त्याच्यात
हू
तसं त्यांची फरमाईश असली का मग बनवून द्याव लागतं मुलांना भाजीपोळी खाउन त्यांना कसा कन ह
कंटाळा येतो
हा नको वाटतं त्यांना
हू
आम्ही एक एक वर्ष गुजरातला होतो ना तिकडे जास्त म्हणजे हे खायचे दाळबाटी नाही काय अ वेगळच नाव होतं त्याच
हू
बटाटे त्यांचा जास्त युज व्हायचं त्याच्यात.
अस. ते पण पोरांना वेगवेगळं खायला दिलं तरच. ते पोरांना बी आवडतं ते बी.
हम्म. आणि तिकडचं ना जेवण गोड असायच गुजरातला. जास्त म्हणजे तिकडचे लोक ज तिखट नाही खात. गोड खातात.
तिकडे मक्कीची भाकर बी खातात ना ओ.
हो. हम्म.
हम्म. मी पण बघितली ती तिकडे आम्ही गेलो होतो ना देवस दर्शनाला.
हम्म हम्म हम्म.
मकीची भाकर पहिल्या वेळेस बघितली ती.
तिकडे मासे पण जास्त खाल्ले जात.
हा हा मच्छी तिकडे जास्त खातात ते लोक. असे जाड जाडच दिस तात बाई पण ते. एकदम असे वे वेगळेच दिसतात. डमपेन डमपे चांगलं दिसत नाही दिसत नाही ते. असं वाटत किती वयस् करणे किती नाही. जाड लोक
अपल्याकड कसं अस म्हणजे ला साधं पिठलं भाकर जरी असलना त्याच्यासोबत लोणच पापड जरी असलना. तरी जेवणा चाला तेव जातो.
तो एकदम उत्कृष्ट जेवण राहत आपला न, ते चटणी भाकर. शेंगंदाणाची चटणी. पीटलं भाकर. मस्त वाटत गरम गरम खायला.
चटणी लागते जेवणासोबत. एकतरी चटणी पाहिजे असते.
हम्म. आसत पंगद मध्ये तुम्हाला खरं पटेल. त जेवण मध्ये होतं. पदार्थता मठ्ठा पण होता. परत गिलोळ्यांची भाजी बटाटे गिलोळे ते बी छान मस्त! बली हो पोरी पण मस्त होती पण अस खायला अस म जस घर सारखं खात तसं‌. वाटत नाही परंतु पंगतमध्ये असं खातोय आपण.
हा आणि म्हणजे उन्हामुळे जास्त मठ्ठाच पिला जातो.
ह.
गरमी जेवणच जात नाही.
तेच ना.
आणि आपल्या घरच्या जेवणाची चव वेगळीच असते हो ताई.
हो.
घरी साधी सिम्पल बी जेवण बनवलं तरी, त्याची चव वेगळीच असते.
हा. बाहेरच्या जेवनान कस त्रास पण होतो ना. त्यात मसाले जास्त वापरलेले असतात.
त्याच्या, त्याच्यामध्ये ते असं काहीतरी टाकतात लिक्विड. जेणेकरून आपल्याने ख
जास्त हो जास्त खाल्लं नाही जात. आणि ऍसिडिटी पण बघा ते खाल्ल्यावर आपल्याला.
हम्म. डर येतो. एसिडिटी होतो.
पण खाद्य पदार्थातच मध्येच बघा ना किती चवी आंबट, खारट तुरट, कडू, गुड किती सारे आपल्याला दिसतात. आमच्या इकडे आता मका मिळतोय ना, आम्ही मकाच्या पापड्या बनवल्या होत्या उन्हाळ्यात इतके आवडले सगळ्यांना घरात खातो
असं आता आमच्याकडे मकी आला तर तर मकीच्या भाकरी बनवल्या.
हो भाकरी पण खूप छान लागतात.
हा त्याच्यामध्ये चटणी मस्त तेल टाक चरणी मीठ टाकायचं आणि भाक भाकर बनवायची थोडं गव्हाचं पीठ टाकायचे त्याच्यात आणि मग ती भाकर बनवायची. आणि त्याच्यासोबत थोडीशी लसणाची चटणी त्याच्या सोबत खायची एकदम मस्त लागते.
मऊ मऊ लुस लुशीत होऊन जाते.
हम्म असं वाटतं किती खायचं ना किती नाही असं वाटतं.
हम्म आमी बनवली नाखू सगळ्यांना आवडली पहिलं असं वाटलं खूप कडक होईल ती आणि खाली पण बनवलेली इतकी सॉफ्ट झाली ना म्हणजे सगळ्यांनी खाल्ली, लहान मुलांनी माझा आहे छोटा मुलगा त्याला पण खूप आवडली ती
हम् हम्म हम् त्याच्या वड्या बी मस्त लागतात ना हो मक्कीच्या
हम्म हा का बनवता
हम् हा बनवले ते आम्ही असे गुडचर गुडचर सारखे टाक त्याच्यामध्ये गहू, गहू टाकायचेच पाच किलो मध्ये एक किलो गहू टाकायचे. मस्त येतं गुडचर सारखं मक्कीच्या वड्या आणि चटणी टाकायची लोसणची चटणी
डाळवाटी बनवतो तसं का
नाही हो, आपले पापड वड्या करतो ना आपण जस बिबड्या करतो ना
हा हा हा
तसं करायच्यात ह्या असं दळून आणयचं त्याला करमर मकी हा चक हा चक्की वरून दळून आणायचं. त्याच्यामध्ये मीठ लोसणची चटणी कोथंबीर आणि आपण जसं शिजवतो ना तसं शिजवायचं बगवन्यामध्ये ते पीठ.
हा ह हा
हम्म मग त्याच्या वड्या सारायच्या आपल्या बाजरीेच्या वड्या सारतो तस
हा हा हा वडे हा आणि म्हणे भाजीला
कोरड्या कोरड्या झाल्या का मग काढून आणायच्या त्यांना आणि मग थोडं भिजायला टाकून द्यायच. मग थोडा कांदा कापायचा, कांदा कापल्यानंतर कांदे ह कोथंबीर जिर जसं मग ते त्याचे फोडणी द्यायची आणि मग ह्या भिजलेल्या वड्या काढून घ्यायच्या. गायण्यामध्ये आणि मग त्या कोरड्या तेलामध्ये टाकायच्या मग कांदे वगैरे गरम केलेले नसते त्याच्यामध्ये
हा थोडं लाल तिखट टाकून मग
हम्म
आमच्या इकडनं डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ मुगाची डाळी ह्या मिक्स डाळी आहे. भिजवून रात्री मग सकाळी दळून सेम अशीच पद्धत आणि मग त्याचे वडे करतो आम्ही ते वाळवायचे उन्हात चांगले कडक
म्हणता येतो.
हो हो ते जास्त आमच्याकडे चालतात.
हा मठ मुंग चे वडे. त्याची रसावाली भाजी होते ही कोरडी कस आपल्या वरण भात सोबत बी चालून जाते ही. नाही भाजी राहिली तर ही भाजी पण होऊन जाते.
हा -हा हा ही रेसिपी पहिल्यांदच ऐकली.
अ आणि आपल्या टिफिनला डबायला पण देत राहते. ती बी चालते मुलांना.
हम्म नाही आमच्या यत लागतेच डाब्यासाठी.
हम्म अस.
रोज सकाळी स्कूल असते शाळा त्याच्यामुळे जावच लागत डबा करावा लागतो.
ये अस थोडफार राहिल तर बर असत पोरना बी,
हम्म
चालेल ताई मग धन्यवाद! ह.
हा धन्यवाद ताई. छान वाटलबोलून तुमच्याशी.
ह् छान वाटल.